हॅलो
हा हा येतोय ना आवाज क्लेअर
हा हा येतोय तुला येतोय का माझा हम्म हम्म बोल मग काय करते. हा काम आवरले मगाशीच आवरले टाइम होता म्हणून म्हटलं फोन करावे.
अरे बेल वाजली ना तर म्हंटलं कोणतरी आलं.
हा हा कोण आलं होत.
ते ते यांचा मित्रच आलेला म्हणजे भाऊचे माझा मानलेला असा तर तो चहा प्यायला आलेला दूध बीध घेऊन दूध चहा बटर म तो हम्म मग तो लवकर जात नाही ना मानलेला भाऊ आहे ग पण असं एकदम घरच्या सारखच असतो.
असंय का
हा ते संडेला सुट्टी असते ना मिस्टरांना मग त्यावेेळेस येतो तो
असंय का हम्म बरंय ना म
हम् त्याच्यामुळ मग म्हंटलं राहूदे आता मी काही बोलत नाही गडबडीत
हा हा अगं काल दुपारपासून फोनच लागत नव्हते अगं
हो काय हा कायतरी प्रॉब्लेम असेल. नेटचा वगै
म्हणजे काल दुपारपासून नाही रात्री पण नाही सकाळी सुद्धा नव्हते.
हो काय
हा म आत्ता मगाचपासन चालू झाले ते कुठ आता दिदीचे फुल झालेत. म्हणत होती माझे
अ हो मी लावलेला दिदीला
हो नां तिचेे पूर्ण झालेतं नां आता म
हां तिचे झांलेत थर्टीफोरन वाटतं.
हा तिचे झाले म्हंटली परतं मामींचे पण झाले सांगत होती.
हो काय?
हा तुझे किती झालेत आता
माझे ट्वेंटी टू
ट्वेंटी टू बरेचं झालेतं गं तुझें तरी.
हो झालेतं आता मी. केले आहेत तसे अजून थोडे केले केले तसें करायंला पाहिजे आज उद्या ते कंप्लीट करून टाकांयला पाहिजे नाहीं तरं मगं ते कसं. टाईमचा लिमिट असेलं तरं वाटलं म्हणजे असं. संपून जाईल नां त्यांच्यामुळे तुझं पणं कंप्लीट करूंन घे पूर्ण.
हां हां हां हो करते मला उशीरांच आलान कायंग.
हां ते पणं आहे.
आणि माझं ते नेटचा लयं प्रॉब्लेम आहे अगं.
तुझ्यां ईथे रेंज नाही आहे नां.
हां जेंव्हा मला पूर्ण टाईम असतो नां तेंव्हा फोनचं लागतं नाहीं.
ह
काल दिवसंभर मी वही घेऊन बसले होतें. तरं ते नंबर लक्षांत नाहीं नां मगं नंबर लिहून घ्यावें लागतांत मला सगळ्यांचे.
अच्छा!
हम्मं काल संध्याकाळी तरं अकरा वाजले तरी मी ट्राय करतं होते लागतेय की नाहीं लागते. होतेकी नाही बघा म्हटलं एकदा ट्राय करूंन.
हो कायं मगं आज संडे स्पेशल कायं रेसिपी.
संडे स्पेशल नाहीं गं कायं कांहीच नाहीं आपलं रोजचं असतं.
कायं बनवलेलं जेवायला.
आज सकाळीं भेंडीची भाजी पालक पोळ्या भाकरी.
अ भेंडीची भाजी कशी अशी सुकी बनवलेलीत कां कांद्यावर.
अ कांद्यावर नाही नुसती लसनांची फोडणी देत असते आणि तेलांत. तेलातंच खूप फ्राय करायची म्हणजे शिजून घ्यांयची तेला तचं.
हां.
नंतर मगं त्यांच्यामध्ये लाल चटणी. अ शेंगदाण्याचं कुट टाकायचं आणि दही टाकायचं दह्यामंध्ये नंतर शिजवायचे.
चांगली लागतांत.
हां मस्तं लागते उलटं कांदा टोमॅटो ते टाकला नां की त्यांची टेस्ट जाते अग सगळीं.
अच्छा नाही आणि मग ती लाल अच्छा चटणी म्हणजे ती चटणी बनून ठेवलेली असतें कां तुमची कां लाल तिखट बोलते.
तिखट मिर्ची पावडर आपलीं ती टाकायचं आणि शेंग शेगदाण्यांच कूंट टाकायचं आणि नंतर त्यांमध्ये दही टाकायचं मगं दह्यामंध्ये शिजवून घ्यांयची.
मी नाहीं कधीं दह्यामंधली खाल्लीत एकदां बघायला पाहिजे करूंन.
हां करा नाहीं दह्यामंध्ये छांन लागतात अग
आमची कशी असतांत माहिती आहे कां. माझ्या मुलीला टिफीनला लागतात रोज भेंडी दिलीं तरी चालतात तिला आवडतात पणं ती. कशी माहिती आहे कां भेंडी अशी म मध्यें चिरून घ्यायंची. आणि मग त्याच्यामध्ये बेसनपीठ.
बेसन पीठ.
हा बेसनपीठामध्ये लाल तिखट मीठ हळद टाकते जास्त नाही थोड. थ कारण या मुली मुली खात. तात ना त्यांना तिखट नाही जास्त आवडत मग थोडसं आपलं नॉर्मली हा. भरते आणि मगं ते पीठ त्यांच्यामध्ये भरते आणि मग ती तेलावर फ्राय करते. थोडीशी अशी खरपूस खरपूस हां तशी देते करूंन नाहीं. आणि आ आम्हांला कशी करते आम्हांला नाहीं आवडतं तशी तिला आवडतांत तरं मगं मला उभीच चिरून मिर्च्या पणं उभ्यां चिरते आणि तेलामंध्ये ते फक्तं मीठ आणि हळंद आणि ती भेंडी एवढंच
असं आहे कां आमच्यात एक दुसरा प्रकार पणं आहे तेंव्हा कायं करायचं भेंडी पूर्ण अशी चिरायची त्यां मध्ये शेंगदाण्याचं कोट घ्यायचं त्या कुटामध्ये लाल चटणी टाकायची थोडीशी साखर टाकायची लिंबू पिळायचं थोडं बेसनपीठ पण टाकायचं मीठ टाकायचं कोथंबीर अजन लसण हे सगळं मिक्स करायचं थोडी साखरपिन टाकायचे आणि नंतर त्या उभ्या भेंडीमध्ये ते भरायचं आणि त्याला फ्राय करायचं ते त लैच भार लागतं
अ भरली भेंडे का
हा भरली भेंडी
आपण वांग्याच वांग्याचं भरीत कसं करतो तस
बच त्याच ना तस सेम खूप छान लागते बरं का तसे पण तशी आवडते बर का पण त्याला लई टाइम लागत तर ना मग कंटाळा करतो मग शॉर्टकटमध्ये हीच करायची
शेंगदाणाच्या कुटामध्ये लाल तिख
हा हा शेंगदाळ्याचं कोट त्यामुळे थोडस बेसनपीठ घ्यायचं तिखट मीठ कोथंबीर परत लिंबू पिळायचं त्याच्यामध्ये वर आणि थोडीशी साखर टाकायची
अच्छा एकदा बघायला पाहिजे करून आमच्या डे भेंडी असतात जास्त कारण ह्या मुलीला माझ्या भेंडीत जास्त
माझ्या पण मोठ्या मुलाले भेंडी आवडते
पण ती एकच रेसिपी तिला तेच लागतं पीठ पेरून भेंडी हां आणि ती खात नाही तिच्यापेक्षा जास्त तिच्या मैत्रिणींच फमयश असते का काकी आम्हाला डब्याला टिफिनला भेंडी द्या
मग आता ता आमची शाळा चालू व्हायला लागले लेकररा ना कंटाळुन जातात रोज म्हणतात काय भाजी देणारऱ्या आणि बारका तर जातानाच विचारणार काय भाजी देणारे आहडीची असली तर ठीिके आहे नाही तर मग तम्हाला टिफिन असच नको मल नकों आजी मग रोज रोज कुठे ग भाज्या करायच्या
हा आणि चपाती भाजीच मी तर रोज चपाती भाजीच देते पण ती कंटाळते ती म्ह अगो मम्मी सगळे जण मला बोलतात का तू रोज चपाती भाजी चालतेस काहीतरी स्पेशल दे पण काहीतरी स्पेशल द्यायला सकाळी सकाळी कस का एवढ होणार हा त्याच्यामु गोंधळ होतो सगळा
आमच्यात ना आमच्यात फक्त सॅटरडेला अलाउड येते काहीतरी द्यायला
आमचं असत चालू तिची तर एक माहि नाही ना तिचं तर हॉटेल आहे तिथ तरो अ रोज रोज नवीन नवीन डिश घेऊन येत असते
काय सांगते
हा
बापरे माजाच आहे मग
हा मग हि हिच्याकडेच असतो ति डबा आणि हिचा डबा कोणाला घेत देऊन टाकते ती स्वतः खात नाही
हो का
हा दुसऱ्यां त्यांचे पाच जणी काय मैत्रणी आहेत चौघे का पाच जणी मग त्यांची एक्सचेंज करत. डबे आणि खातात
हा हा हे पण माला मोठा मुलगा पण सगळे चार पाच मित्र मिळून शेअर करत खातात ह्याला येऊन जाऊन फक्त भेंडी आवडते मेथी आवडत नाही काय नाही आता
असंच होतं ना काय होतं मुलांना ना चांगले पौष्टिक जे पाहिजे अस ते आव
ते आवडतच नाही आणि आमच्यात अग नाही त्यांच प आमच्या ठरलेल्या भाज्यात शेपू चुका पालक वांग शेवग्याची शेंग आणि मेथी एवढ्याच भाजत आप अंगोबी आणि ते हा मग पोर कंठा असतो
तुमची भाजी छान लागते ग मला आवडते पण तिला वास येतो ना म्हणून आमच्या घरात आणत नाही
नाही शेपू स्पेशल पण करतात ना असा नाही का कट करून मेथी सारखा आणि तुला हे शेपू चुका माहतीय का शेपू आणि चुका मिक्स
नाही माहिती कसं करतात
शेपू असतो आणि त्यामध्ये चुका भेटतो चुका असा आंबट असतो ल ते दोन्ही मिळून शिजवून घ्यायचे त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ टाकायची
इकडे नसेल भेटत ग आमच्या साईड ला चुका शेपू असतो
सुका असतो बघ असा मला ते आपले खायचे पानं असतात ना नाही पिंपळाचं पान कसं असतं दिलच्या आकाराचं तसेच असतात ते छोटे छोटे असत पण त्याची नुसती तू चुक्याची भाजी केली आणि ति त्यालाच भ लागते त्या आंबट आंबट लागते क
हो काय नाही कधी मी खाल्लेय मी पहिल्यांदाच ऐकल
हो काय नाही मग ते पूर् पर्ण असं शिजून घ्यायचं नंतर मग फोडणी टाकताना काय करत त्यामुळे थोडसं बेसन प टाकायचं शेंगदाचं खूप टाकायचं मण फोडणी म लसण आहे ना कट करून घ्यायचं आणि लसणाची फोडणी फक्त द्यायची मिरचीचे पावडर टाकायचे आणि द्यायचं होतं
आणि नुसती शेपूची भाजी
नुसती शेपूची बाजी धुवन घ्यायची म कांदा नाही टाकत आम्ही नुसतं लसण टाकतो आणि मुगाची डाळ असते
मुगाची डाळ का मला आवडते म्हणजे त्या आधी खाल्लेलं आहे ना त्या शेजारच्या द्यायच्या त्या मैत्रिणीच्या आई वगैरे जुन तर ते असं वाटत तर खावंसं पण काय होतं इथे घरामध्ये आम्हाच्या कोणाला आवडत नाही त्यांना वास येतो त्या भाजीचा
वाट भेटा कसं ना
भेट तो असतात मेथी वगैरे असते ना मेथी अस
तिकडे ना एक मेहथी भेटते बघ ना आमच्या इथं मोठी मेती आहे तुमच्याकडे अशी छोटी असते ना खूप बारीक
बारीक चवळी मेटी बोलतात तिला
हा माझ्या बहिणीचे नाही का डिलिव्हीच्या टाममाला पप्पा आणायचे ना तिथं खात नसायची मीच खायचे रु यावरची
छान लागते ती.
अहो लय भारी लागते, मला तर लय आवाडायची ती.
थोडीशी कडू लागते, पण छान लागते.
ना नाही, आई काय करायची त्याच्यामध्ये ना टोमॅटो, बटाट ते टाकायची मग लयच भारी लागायची.
हा छान लागते असते, आमची तीच असते. ही जास्त मोठ्या पानांची असते ना, ती नाही आणत ती छोट्या पानांची आहे ना, ती रेवदंडा साईड ला जास्त भेटते. वाळू मधे होते ते. हो हो, वाळूमध्ये होते ते.
हो काय?
हा, म्हणजे आपण अशी हे पण करू शकतो, घ घरी पण लावू शकतो, आपल्या मेथे असतात ना-
हा हा हा.
त्या वाळूच्या ह्याच्यामध्ये लावू शकतो आपण कुंडीमध्ये वगैरे. हा, तीच मेथी असते ती.
ह्, नाही आमच्या इकडे नाही भेटत, आमच्या इकडं मोठीच भेटती.
हा मोठीेच भेटती, ती असते ते बाजारात पण- आमची कसं असतं, माझ्या मिस्टरांना पण ती छोटीवालीच आवडते. मग ती आणतात जास्त, हा मग तिच्यात खोबर ओल खोब- खोबरं वगैरे टाकून केली ना, कांद्यावर कांदा, मिरची- ची ओलं खोबरं टाकून छान लागते ती भाजी.
असं आहे का?
टोम् टॉमॅटो पण टाकू शकतो, आपल्याला हवां असेल तर.
हा हा, हो, टोमॅटो सगळ्या हे टाकायला चांगलंच लागतोय.
हम्म.
आता मिनटं होत आले, कोण मी लावलाय का तू लावलाय? मी लावलाय का, आता काय कर कट कर आणि तू कर मग लगेच.
हो मीच करते आता, पूर्ण झाले मिनट का.
हा आणि मग नंतर काय करू आपण, संध्याकाळी बोलू मग आता. जमतय का?
हो एक करू ना आता?
हा कर ना, आता एक कर आहे अजून मला पाच, दहा मिनट. बाय.